होत
हा होतय बघू, अजून कितीे होतात तेवढं करू आज.
हा, होतील तरी ना. तुमच्याकडे असं अ उन्हाळ्यामध्ये वगैरे ते, वाळवणाच पदार्थ करत असतील ना?
हो करतात, करतात ना भरपूर करतात. अ इथं तर कसं करतात, घरामध्ये करून ठेवतात आणि विकायला पण नेतात किंवा विकतात असं घरगुती करून. किंवा आमच्याकडे कसं आहे. आम्ही राहतो इथं इथं बचत कट असतात महिलांचे हा महिलांची बचत गट असतात ना..
हो हो
ते सगळ्या महिला एकत्र येऊन ना ते सगळ वाळवणाचे वेगवेगळे प्रकार करतात आणि ते असं पॅकिंग करून ना एक किलो दोन किलोचे असं असं पण व तबते मग आम्ही आम् पण घेत त तसच मग विकतच कारण ह्या मुलांच्या मुळ काही करता येत नाही ना थोडं
हो मग ते आपले घरी करतात ना आई वगैरे सासू सगळे करतात.
हो हो करतात करतात ना आमचे मम्मी वगैरे सगळं घरीच बनवते आमची मम्मी पण
हो
मग तिथून आणतो किंवा मग थोडस विकत थोडसं डीमार्ट मधून असं आणतो काहीतरी
हो पण ते एक असं वर्षभरासाठी किती पण आधी बघा आपण तुम्हाला आठवत अस असेल आपण जेव्हा आईला करताना पाहिलंय. तर किती वर्षभरासाठी तीच सगळं साठवून ते पापड आता आता कैऱ्यांचा सीझन आहे आंबे. कैऱ्या तर त्या कैऱ्यांचं लोणचं बनवणं आंब्याच मुरब्बां बनवणं. हे ना
हा होत होत आमच्या वेळेस पण घालतात म्हणजे असं ते जर लोणचे घालण्यासाठीचे आंबे मिळाले ना की आणून मग लोणचं घालतात मग ते वर्षभर आपल्याला खाता येत पूर्ण ह्या वर्षी जर घातलं लोणचं तर पुढच्या सीजनचा आंबा येऊपर्यंत आपल्याला खायला मिळतं ते लोणचं
हो ना म्हणजे आणि ती चव बघा ते जस जसं जुनं होतं ना त्याची चव जशीच्या तशी राहते
खूप जास्त आणि परत टेस्ट वाढते त्याची कस मरल आणि अस जेवणाबरोबर जेवणाबरोबर एखाद लोणच्याची फोड असली ना की जेवण पण छान वाटतं जेवायला.
होय.
असत पापड म्हणा सांडगे कुरडई सगळं छान वाटत. तर ते करायला पण
हो आमच्याकडे पण कुरडई बनवतात. पापड बनवतात, एक नागलीचे पापड बनवतात. ात आमच्याकडे हो अ नागली म्हणून आहे. तुमच्याकडे नाचणी म्हणतात का
हा हा मा नाचणी म्हणतात
हा हा त्याच ते चॉकलेटी कलरच असत छोटे छोटे हा त्याचे बनवतात एक कुरडईअसते गव्हाची आणि परत आपले बटाट्याचे वेप पर्स बनवतात उपवासासाठी लाग लागणारे पुन्हा बटाट्याची चकली बनवतात साबुदाणा आणि बटाट्याची आणि अ पापड बनवत हा उडदाचे पापड बनवतात
हा हा
मी न. आणि अजून वडे बनवतात म्हणजे सगळ्या डाळी
त्याची पण आमटी छान होते बघा. हो आमच्याकडे पण बनवतात ते सगळं बनवतात आता उन्हाळा सगळा त्याच्यामध्ये जातोय ना शेवया, चटणी, पापड ह्याच्यामध्ये जातोय.
हा हा चटणी म्हणजे आम
म्हणजे आमच्या घरी कसं करतात अ फक्त मिरची चेचून आणायचं ती चटणी करून आणायचं आणि मग कस आपल्याला लाग लागल तस मग ते मसाला मिक्स करून मग वापर
हो का हम हम आमच्याकडे मिरची पण साला पण पूर्ण एकत्र भाजून आणि त्याच्यामध्ये खोब र वगैरे कांदा, असतो ना आपला सफेद कांदा अस तो त्याच्यात टाक लेला तो
आणि तो पूर्ण त्याच्यातलं पाणी वगैरे सुकलं की एकदम असा कुरकुरीत झाला, की मग तो थोडासा भाज धुवुन - - आणि तो दळायचा. आणि ते मग मसाल्यात टाक तात.
हां, हां.
आणि मग कांदा, खोबरं, बाकी खडे मसाले, आणि हिरवी मिरची, आपली लाल मिर ची वेगळ्या वेगळ्या प्रकारची आणि धने हे सगळं अ भाजून घ्यायचं मग ते तर त्याचं प्रमाण असतं एक अजून कि त्या प्रमाणात ते सगळं भाजायचं, मग ते दळायचं, आणि मग तो पूर्ण वर्षभराचा मसाला
हा हा होय. होय. तस पण करतातं सोडा. पण आमच्याकडें एकदम नाही करत थोडं थोडं करून आणनतात. दिवाळीपर्यंत आता केलं ना मग दिवाळीपर्यंत चालतं मग दिवाळीला केलं की मग पुढचा चटणीचा - - सिझन येऊपर्यत चालतात. अस दोन वेळा करतात. हा एकदम मग वर्षभराच एकदम नाही. करून ठेवत - -
हा. दोन वेळा करतात ना.
गावाकडे छान असतं बघा हे सगळं - - ते असं गाव - - पुढं आपलं अंतर असतो - - ना आपल्या अंगणात बसून ते सगळं - -
हो. आधी बघा आम्ही जेव्हा लहान होतो ना तर उडदाचे पापड मम्मी घरी लाटायची.
हा.
तर जेव्हा लहान होतो हे तेव्हा उडदाच्या पापडांसाठी मशी - - न नवत आलेल तर तेव्हा ते घरी - - ते उडदाचं पीठ खूप चिकट असतं ना.
हा.
तर ते कुठून कुठून त्याला मस्तपैकी एकदम चिकन बनवायचं पापड लाटण्यासारखं. आणि ते - - गोल गोल लाट्या कराय - - चे तर त्याचे छोटे छोटे - - ते पाप आप आध आ्ही लाटून द्यायचो. आणि मग मोठ जे अस. असल घरातलं कुणी त्याच्याकडे द्यायची. ते छोटे लाटलेले पापड मग. ते छोटे पापड ते घरातले मोठे ते थोडे मोठे करायचे लाट.
आणि मग नंतर ते न येऊन परत वाळत घालायचं. ते छान होते दिवस आपले खूप ह पापड लोणच कर जायच.
हो म कुणाच्या घरी पापड असले ना तर आम्हाला आनंद व्हायचा. किंवा आम्हाला लाटायला मिळेल ना. पापड लाटायला मिळतील छोटे छोटे मग आम्हाला बोलवा तुम्ही आणि पीठ पण खायला मिळत ना म
हो हो ते छान लागत होत ना खायला पीठ. ते उडदाच.
छान लागतात.
हा छान छान लागत आणि ते चिकट असलं तरी पण ना खा. टेस्टच काहीतरी वेगळी असते आणि खायला छान लागत ते
हम्म मस्त आहे.
हो आपले दिवसच वेगळे होते ते.
आणि तेव्हा काम करायला इतकं आवडायचं की न म्हणजे नको म्हटल्यावर पण आवड काय करायची आणि आता एवढ काम असत की आता अस वाटत हे काम कणीतरी करावं.
करा होय होय असं वाटत सोडा. तेव्हा नको म्हटलं तरी पण आपण करत होतो म्हणजे तेव्हा लहान असताना सोडा पण कसं मोठं मोठ होईल तसं ते नको वाटतं मग काम करायला. एवढंच थोडस काम असल ना. काय नाही वाटत जास्त
आणि तुम्ही अस कधी केलंय का लहान असताना मम्मी कुठ. बाहेर गेली. मग आपले जे कपडे कपडे आहे हातरूमाला आहे. किंवा उगाचच कोणतीतरी ओढणी काढून आणायची आणि धुत बसायची.
होय होय. धुतलय धुतलय तसं केलंय. छान वाटतयच ते, हो हो आम्ही पण मम्मीचा मार् खूप खालाय.
हो. छान वाटायचं ना किती करामती केलेल्यात, पण आपल्या करामती वेगळ्या होत्या. आत्ताच्या मुलांच्या काळा मध्ये वेग
खूप वेगळ्यायेत होय होय. आम्ही आमचं बालपणच वेगळं होत आहो, आणि ते सुख होतं त्या बालपणामध्ये, आणि मेन म्हणजे आमच्या वेळेस मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे आमचं बालपण असं एकदम आनंदात किंवा खेळण्यात किंवा असं मजा करण्यातच गेलय निघून.
एक तर झाडावर चढायचं. फुलं तोडाय ची पानं तोडायची. किंवा मग फळं असतील आंबे वै वगैर आलेले. तर मग वरती चढून, झाडावर चढून आंबे तोडणं.
बोर किंवा चिंच म्हणा होय होय.
आमच्या अ शाळेतून नाही तेना इंग्लिश चिंच यायच्यात बघा. झाड होत एक शाळेच्या रस्त्यात
होय काय?
आम्हाला एवढी मज्जा यायची ना, आणि घरून सूचना दिलेली असायची
ह.
रस्त्यात कुठेच थांबायचं नाही.
हा.
सरळ घरी यायचं, कुठे दगड मारायची नाही, चिंच चिंचा तोडायच्या नाही, काहीच नाही, पण मग सगळे सोबत म्हटल्यावर मग ती मजा च वेग ळी ना चिंचा तोडण्याची. मग काय?
ते आपले फ्रेंड्स म्हणा किंवा आताच्या मुलांचे फ्रेंड्स वेगळे आहेत आपले वेगळेच होते, म्हणजे आपल्या सगळ्यांचे विचार एकच असायचे तेव्हा.
मज्जा यायची.
होय होय.
अम्
ते पण आहे सोडं छान होते ते दिवस बालपण बालपण सगळ्यांच खूप छान असते निवांत असते काही टेन्शन नसते काही नसते. किंवा बाबा हे केले पाहिजे ते केलंच पाहिजे असं काहीच नसते ना त्याच्यामूळ मस्त असतय ते सगळं.
आणि मोठं झाल्यावरच असं वाटत की ह्या किती जबाबदारऱ्या
होय होय आणि मोठं झालं की आपल्याला वाटत हा ते दिवस खूप छान होते आपण परत त्या दिवसात जायला पाहिजे असं वाटते.
खरच
नाही नाही ते मीच तर जे आपण फक्त त्या आठवणी फक्त आपल्याला येतात ज्या आपण लहानपणी असं केलो तसं केल.
हम मज्जा होती पण. चला चांगले
आहे आहे
का आता तुम्ही?
हा करून बघते!
हा चालेल, आता तुम्ही केलाय ना?
हा, थांबा! एक मिनट